हा मॅडम.
हो नमस्कार काय म्हणता.
काय नाही चाललंयं कामे आता बाकीची सगळी आवरलीच सगळी गेली कामाला.
हम
हा हा तुमचं काय चाललयं
आमची काम आवरायची चाललीय चला म्हटलं सखीचे आठवण आले. फोन करू आणि विचारू कशी आहे तब्येत.
हो आमची तब्येत मस्त आहे तुमची कशी आहे.
आम्ही पण छान आहोत मग उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे फिरायला नाही गेला.
अ. फिरायला वगैरे आम्ही असं आमचं कुलदैवत आहे. ना तिकडे गेलो होतो. फिरायल. म्हणजे एक दिवसाातचं अशी ट्रिप काढल्यासारखी केली होती.
हो. का. कुठला आहे. जरा आम्हाला पर्यटन स्थळ सांगा म्हणजे आम्ही कधी विचार करू जाण्याचा.
अ. कोल्हापूर मध्ये आहे ज्योतिबा तुम्हाला माहित असेल परना
अरे वा ज्योतिबा नाव ऐकलेलं आहे म जित जित म्हणजे ज्योतिबाईची ख्याती अशी ऐकलेली जिथं सायन्स नाही विज्ञाना नाही आह टेकले असं ज्योतिबाच छान वैशिष्ट्य आहे बघा ना तर ज्या वेळेला तो गु गुलाल उधळला जातो त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाऊस येणार आणि तो धु जाणार
आता ह्या वर्षी पण बघितलं का तुम्ही चैत्र यात्रा झालीनंतर पाऊसं पडला हा ते तसचं म्हणजे ते सांगितल्यासारखं होतं ते.
हम्म मग बरं आहे विज्ञानाने जिथे हात टेकवले तिथून पुढे अध्यात्म सुरू होतात किती सुंदर आहे ह
हो हो त्यांची यात्रा चै चैत्र महिन्यात असते पण आम्हाला असं वेळ ते भेटत नाही नाही एकदम जाण्यासाठी मग आता सुट्टी होती. म्हंटलं जाऊन येे.
हम्म बघा ना. अ अध्यात्म आपण म्हणतो अध्यात्माला काही लोक विरोध करत किंवा काय पण काही गोष्टींमध्ये खरंचं अध्यात्मक किती सुंदर आहे.
हो.
म्हणजे खरंच अ. आहे कुठेतरी अ. असतील काय लोक ते देवाला मानत नसतील अ. ते एक सायनस्टिक होते. आपल्या आपल्यामध्ये फार मोठे सायनस्टिक होते.
हा. हा.
मला त्यांचं नाव नाही आठवत. आठवत एक्झॅक्ट आणि सॉरी मी ते नावं पण नाही घेऊ शकतं. त्यांनी सांगितलं होतं की मोठे सायंटिस्ट आहे आज जे मुलं सायन्स शिकतात त्यांच्यामध्ये फर्स्ट टॉपरला ते सायंटिस्ट आहे मला त्यांचं नाव येत नाही मी आलं की सांगते तुम्हाला नक्की. त्यांनी सांगितलं मी देवाला मानत. नाही. पण हो. अशी काहीतरी एक शक्ती आहे की हे सगळं अगदी अक्युरेट चालवतेयं.
हो,
कुठली तरी अशी ऊर्जा आहेत. तर मी त्या देवाला नाही. पण त्या ऊर्जेला त्या शक्तीला मानतो. आणि बघा ना भगवान श्रीकृष्णाने पण गीतेमध्ये तेच सांगितलं अगदी. कि जो काळ जी वेळ. जी शक्ती जी आहे ना म्हणे अर्जुना ते मिचं आहे.
हा हा
बघितलं आणि आणि माझ्या म अ आणि त्यांनी ते सांगितलं की मी देवानी पण त्या शक्तीला आणि त्या ऊर्जेला मानतो बघा ना ते आलू रेनू इलेक्ट्रॉन आता ऍक्च्युली माहित नाही मला तुमचं कॉलपेक्षा किती झालेलं आहे पण ते जे क्वालिफिकशन ते सांगत अगदी अ्युरेट ज्या ह्याच्यात चालताना ज्या लाई ज्या प्रकारे ती वेळ आणि तो काळ जे मेनटेन करताना म्हजी ती शक्ती ती ऊर्जा ती फार महत्त्वाची आणि बघाणार आहेच म्हणजे अध्यात्म आपल्याला मानावंच लागतं आपण किती पुढे गेलं तरी
हो ते शेवटी आहेच ना अध्यात्मक आपण भक्ती ठेवली की आपण पुढे
हम् म्हणजे सायनस किती पुढे जाऊ देऊ आपण किती प्रगती करू द्या पण आपल्या प्रगतीला कुठेेतरी कोणीतरी शकते अशी असते की थांबवू शकते बघा ज्याळेला हे आला होता आपला कोरोना कोरोना काळ किती वाईट आणि किती भयंकर होता.
हो.
अं बघा त्या काळात पण म्हणजे पूर्ण जग थांबवणं. एक शक्यच नाही अख्खं जग घरात बसवणं म्हणजे विचार करा काय म ती परिस्थिती आहे आणि तो काळ त्या
हम्
अशी अशी काही म्हणजे का आपण एवढी प्रगती केली तरी त्या प्रगतीला थांबवण्याचं म्हणजे खरंच ते वेगळीच ऊर्जा असती आजही त्यानी ते सांगितलंय अर्जुना मी जर फक्त झाडाचा पान जरी घलतां आणि ते माझ्या इच्छनेालता बका ना त्यांनी फक्त हवा बंद करू द्याव फक्त हवा आपण स्वा श्वास घेण्या हवा बंद त्यानी तेच केलं कोरोनामध्ये हवा बंद केली ते एवढे मृत्युमुखी पडले म्हणजे एवढे माणस गेले ऍक्च्युली त्या गोष्टी सगळ्यां बाबतीत चांगल्याच झाल्या अशा नाही पण बघा ना नुसतं फक्त श्वासातून इतका मग आता कुठे गेला हो कोरोना आता कुठे काय राहिलं म्हणजे तो काळ कसा होता म्हणजे इतकी शक्ती इतकं महान तेध्यात्म आहे खरंच आपली हिंदू धर्म म्हणा किंवा संस्कृती म्हणा आणि फार फार सुंदर पूर्वीच्या ऋषी य मोोनींनी किती छान करून ठेवलेल्या त्या सगळ्या गोष्टी
हो म्हणजे पहिली कसे वेगळेच होते पण आताचे कसे आहेत ना ते ते मानत नाही का पण देव आहे नाही तर काय ते म्हणतात देव नाही आहे
ह हा बरोबर आहे ना त्यांना तेच सांगायचं देव नाहीये पण य पणय ना नासाने बघा ना किती शोध लावले पण ते सुद्धा त्या शक्तीपुढे त्या ऊर्जे पुुढे फिके पडतात ते म्हणता की नाही काहीतरी अदृश द आहे ते फक्त आप सर्वसामान्य डोळ्याला दिसत नाही पण जो मेडटेश करतो जो त्या गोष्टी अनुभवतो आहे बर का आजही हजारो हिमालयामध्ये बघा हजारो वर्षापूर्वीचे ऋषीमुने आहेत हटयोगी हो एक आपण हजारो वर्ष नाही आपण सत्तरांशी वर्षात किती ती म्हातारे होतो आज हजारो वर्षापढेचे ऋषीमुनी आहे ते ह्या जगापासून अलिप्त आहे आणि खरंच ते त्या अध्यात्मात इतके झालेले रममान की त्यांना ह्या जगाचा विस्ार पडलेला आहे अ तु शक्ती खरंच त्या शक्तीमुळे आपण आज इथपर्यंत पोहोचले नाही त्यां श क नाही कधीच आपला विनाश होऊ शकतो जे म्हणत ना समतोल राखण्यासाठी बोला बोला हा बोला ना समतोल रााखण्यासाठी पूर्वी बघा कसे राक्षस पण असायचे देव पण असायचे बरोबर म्हणजे कुठली गोष्ट तस आहे तसं आता या्या पृथ्वीवर काही चांगले पण आहे आणि काही वाईट पण आहे म्हणून ही पृथ्वीचा समोवन चालू आहे अस अस
तेच ना असे चांगले पण लोक आहेत वाईट पण लोक आहेत हॅलो आवाज येतोय हॅलो
हां बोला
हॅलो
हा बोला ना
आवाज येतोय का? हॅलो
हॅलो मला येतोय आवाज... तुम्ही बोला, मला येतोय, मला येतोय
हा... हा... बाकी काय करताय?
हम्म... बाकी काहीच नई... छान, मस्त गजऱ्याची वेणी... अ... मोगऱ्याचा गजरा केला होता आणि मस्त सुगंध ए ओ... तुम्हाला कुठली फुलं आवडतात?
आम्हाला पण... अ... गुलाब आवडतो, मोगरा आवडतो.
मला मोगरा, सोनचाफा आणि तो एक निशिगंध असतो बघा... मोठा तोही पण मस्त असतो, त्याचाही सुगंध
हा... हा... तुम्ही दररोज मोगऱ्याची गजरे बनवताय?
नाई... झाडाला येतील त्यावेेळेला... आवडता मला ती फुलं
हा हा हा... ते तुमचा वास पण येत असेल ना, मोगरा असेल तुमच्या दारात तर... खूप छान मग प्रसन्न वाटत असेल? तुम्हाला
सकाळी सकाळी, दारामध्ये प्राजक्ताची फुलं आणि मोगऱ्याचा सुगंध वा... स्वर्ग सुखच, हं... दुग्ध शक न्हाई... असं म्हणायचं की दुधामध्ये साखर नई का? हुंहुं... हुंहुं... हुंहुं... हुंहुं... हुं.
भारीच भारी
हुं
आता पहिल्यासारखी फुले पण भेटत न्हईत.
चाललंय... काय करणार? लोकसंख्या इतकी झाली... त्यांना सगळ्या गोष्टी पुरवायच्याय ना ओ त्यामुळे त्यांना हाय म्हणता ना... आधुनिकतेचा आधार घ्यावाच लागतो, नाहीतर लोकं उपाशी मरतील
पहिले कशी, अशी... अ... दारामध्ये, अशी बाग असायची फुलांची ची फळांची वगैरे
हो... ओरिजनल असायचे ना हो, असं
हो, तेच ना
मग काय?
ओरिजनल ते ओरिजनल... म्हणजे पहिलं ते पहिलंच होतं
हो... मग आहेच ना
हा. ते म्हणजे... पहिले दिवस वेगळेच होते, आत्ताचे वेगळे पडते
हम्म... अजूनही काळ भरपूर बदलणार हो... आपल्या पिढीपर्यंत काय ए... काय माहित
आणि नंतर तर वेगळेच दिवस येणार येत
हम्म... ह ह हं... प्रगती होणार, दिवस वेगळे येणार... बरं ए... चला
हम्म... कसं ए... ही, ही पब्लिक तर तयार होईल त्यासाठी ह्या... आत्ताची जी... आत्ताची जी पिढी ए... त्यांना फार मॅच्युरिटी ए मग ते बरोबर मेंटली अ... तसं प्रिप्रेयर करतील, असं मला वाटतं. कारण की त्यांची जी आताची समज हे ना, ती खूप जास्त ए... आपल्याला काही समजत नव्हतं त्यावेळेला
आता बघा, आपण दहावी आक अकरावी नंतर, आपल्याला काहीतरी समजत होतं. पुढं आपण काय करावं, काय आता लहान वयात मुलांना, मॅच्युरिटी जास्त आली. हॅलो
हा... आलाय का आवाज?
आला.
हॅलो
हॅलो हॅलो हा येतोय मध्ये मध्ये ते आवाज येतच नाहीत
हम हम हा काय हरकत नाही कस आहे हि लोक ही लोक तयार होतील ना असं आपल्याला काही माहित नव्हत पण ह्या लोकांना आधीच किंवा म्हणजे समज आहे आपण तसं म्हणतो एखादी व्यक्ती समजून घेते तिला समजून घेण्याचीच भूमिका नाही मी पार पाड आपणतो जाऊ दे ना तुला समजत नाग
हो हो
लोक आत्ताच तयार झाल्यात म ह लोक त्या गोष्टीना हे करू शकता घेऊ शकता त्यांना माहितीय त्यांना तेवढी आलेली असेल बुद्धी क्षमता तर त्यांना म्हणजे ही देवाचीच गोष्ट असते देणं पूर्वीचे लहान बाळ बघा ना सहा सहा महिने मोठा उघडत नव्हते किंवा डोळे खोलत नाही आता जन्माला आलेला मुलग मोठा उघडत आणि डोळे खोलत
हो हा चालेल बाय बाय हा